हॅलू
हा. बोला. काय स करायलाय?
काय करावं? हॅलोव
हं. बोलाकी
काय करावं?
सांगाकी तुम्हीच काय करालायं? झोपलावं.
झोपलोय.
हम्म्म
तुम काय करालायचा?
बसलोय बघा आम्ही.
रुसलायसा?
बसलयं बसलयं.
बसणारा?
हम्म पुन्हा रुसाव.
केलं तर रुसायचं की त्यांच्यावरती मी कसं रुसतो तस.
च्यावर रुसलायसा काय तुम्ही?
काय झाल?
आता मी तेवढंच काम करालायचा
आणि?
आम्हाला काय सांगिनाचं, सोडेनाचं
कसलं काम करालावं? तुम्हाला सांगू बिन सांगता कसल कसलं काम कारालावं सांगा बर?
हं असलं बरे सॅम्पल बोलण्याचं बोलतोय.
खरंच की तुम्हाला बिन सांगता कूटल काम केलंय? सांगा की बगुया.
नाही बाबा काय करावं? सगळी कामं करायचं असलं तर तुम्हाला सांगूनच की
काम म्हणटलं तर कायं कुठलंही काम सगळं काय मला सांग करतेसं
मग काय सांगून करत नाय कुठे बी जातान सांगून जा
बर मग मग सांगितलेलं कामचं मला सांगून केलंस? नाही सांगितलोय संध्या सयपाक करत रहा म्हणून अजूनपर्यंत मामीच सयपाक कराल्या.
विचारा की मामींदा विचारा.
विचारलोय मी कम्प्लेंट आली मला.
होयं होयं.
ते तर एप आयर पाडायचाय.
हम्म्म.
एपायर करुना ॲक्शन घ्यायला लावणाराय.
चालतंय चालतंय या लावा.
बारक्या मुलगीन सयपाक नही केळयाल केल्यालबद्दल ॲक्शन घेटन्या आहे. न्यूजपेपरला असं टाकायचं हं.
बारक्या पोरगी न स्वयंपाक पोरगीला स्वयंपाकच लावत नाही त्यांनी मग काय करणार.
न्यूज मध्ये असं द्यायचं आहे ते.
हम्ं द्या द्या
दररोज आईना स्वयंपाक केलेल्याबद्दल कंप्लेंट दिलेल. हे वार्ता हेलाक्या मधी आलेलं आहे.
हो
म्हणून तुमच्या वरती केस नोंद झालेला हाय.
बर!
यांच्याबद्दल काय तर तुम्ही बोलणार आहेसा काय बोला.
माहिती द्या.
माहिती द्या हे प्रकरणा बद्दल माहिती द्या तुमच्या. सविस्तारमध्ये प्रकट करा तुमचं बोलणे.
हम्ं बर चांगलाय.
चांगलंय!
होयं.
काय ते वार्ता?
अ हं होयच की खरंच की.
तुमच्याकडं काय काय दुसर दुसर वार्ता चालू आहे आता आता.
न्यूजला न्यूजला येला घालाय पाहिजेस का तुम्हाला.
मोदी न म्हणटलंय माहितीय काय आता? मोदी न नाय अ ते जॉर्जिया मेलोनी
हम्ं!
इन्स्टाग्राम मध्ये आम्ही एक नंबर जोडी झालो म्हणून किंडल केली आज मोदीला.
आ!
जी जी सेवन फंक्शन केल्यात की
होय.
तिथं बघितल्यास काय न्यूज.
न्यूज येत याल नाही आमच्याकडे अजून येतय.
हसालाय मोदी.
टी व्ही चालू नाही म्हणून न्यूज काही आमच्याकडं आता सध्या.
आणि त्यांनी दोघ जणांनी बोलवलं आणि तेवढ वर
हम्ं!
बहिणीला जरा सांग की बाय काम करायला.
सांगू करतीयाच आणि काय सांगू?
तसे नाय मंडे चा लय येतंय
आली काय?
आल्या बसल्या.
हम्ं!
कलमच बोलत काय बोलता काय नाही
हम्ं!
पाय घास म्हटलं तर पाय घासत नाही माझं.
मस्त येत जरा थांबा दोन दिवस कड खावा.
दोन दिवस का ओ?
हम्म दोनच दिवस खावा काय दोनच दिवस लय दिवस सांगत नाय.
काय खव?
काय कवा तर
कळल? नंतर काय येऊन मारणारय?
हम्म फायलावर घेतो की फायला
फैलावर.
हा
ते कसलं असते फाईल
पाहिल्यावरच मग डायरेक्ट
हम्. पाय जरा दाब की ग. या म्हणाव ह आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे?
नाही माहिती
कशाला रडायचं महाराष्ट्रमध्ये?
महाराष्ट्राचे हजात भानगड पड
राजस्थान मध्ये रहावा राजस्थान मध्ये.
हम्म
हम महाराष्ट्राचा तर मुख्यमंत्री कोण आहे माहिती नाहिये.
माहित नाही मला माहित नाही मम्मीला वगैरे सगळं माहित असेल मला माहित नाही.
गृहमंत्री माहिती नाही
नाही माहित.
फक्त फेअर अँड लवली लावणार ब्युटी पार्लर ला
हा
जाणारं
ह
स्वयंपाक तर करायच नाही मग मम्मी करून घालते आता.
होय
चांगलंय का धरलायचां वाट का.
पाहिल्यावर घेणार कोण नाही झाल्यावर आता काय करणार?
माझं तर फुल त असं छान छान पडलं तर ते काय वाईट नाही. ते भी चालतंय.
नाही हो बाबा.
सांगून आल्यापासून किती दिवस केलेत साहेब?
विचार विचारा मम्मीला विचारून घ्या तुम्ही विचारून घ्या.
सांग की मी
मी मी केले मी दररोच करते मी दररोजच करते विचारा तिला.
आणि एकदम इंजेक्शन कधी बी करून दे. तसं झालंय बघ सिच्युएशन माझं तर.
का आ आणि इंजेक्शन करून घऊन आलायसा?
हम हम्म पहिला करून घेतलेले गाठवल्यात
ह चांगलं काम केलंयास ासाला नाहीच आवडतं.
काय घासण घासवून बाद चालीस हो.
अ त्या इंजेक्शन केल्या वर घासून घे जावा म्हणजे तिथ गाठ होत नाही.
हम्म
हम
आणि कधी येतय भैया तुमचं?
भैयाला मगशी फोन लावलेलं हा येतो म्हणून सांगितला.
हम् हम्म चांगलं काम करायला येत जावा.
माझ्यावर का आणि आता?
सांगाव का तो बारकी बरून
बारकी बहिणीून काय सांगू? बारकी बहिणीलाच ते ऐकत नाही, बारकी बहिणीच काय नाही आणि बारकी क बईनी काय सांगू दे. हेंगलुन बी बघत नाही बारक्या बहिणीकडे आणि बारकी बहिणीच काय सांगूनली सांगा तुम्ही?
तस कसं? बारकी आहेस तू.
हम्. सांगून चार शिव्या खाण्यापेक्षा गप बसलेलं बरं न्हवं.
सांगायचं त्यांना एक गोष्ट आणि आम्ही तिकडन आणि चारशिवाय खायच कशाला पाहिजे.
विवाह खातमध्ये मजा घ्यायचा तो. हम.
मम्मी आहे बसल्या मोबाईल बघत.
मामी काय करयाल्यात?
तेच म्हणलं बसल्या मोबाईल बघत.
मोबाईल लयं बघु नको चालून डोळ जळतात.
हम्म! सांगतो की.
शांत.
हम्म! सांगते सांगतो. जरा बघितली म्हणजे कसं, डोक्याल तिला जरा आठवण येत नाही पप्पांची, नाही म ती एकटी असं बसली की नाही एकटी-एकटी विचार करत्या रडत बसत्या असं.
हा हा हा.
एकटी म्हणजे असं बस्त्या एकटी बाहेर जाऊन रडत बसत्या, म्हणजे आठवून काढून.
आम्हाला सगळ कधी इन्स्पायर होणार मग? हम्म हम्
काय सांगायच तुला?
हम्म. असं करायलाच म्हणजे, इन्स्पायर कधी होणार हा?
तिला आता तिला सगळं आता म्हणजे बाहेर पडवायले आम्ही ते सगळं विसरायसारखं कराय लागले.
काय?
डोक्यातन सगळं असं विसरायला करा लागले.
हम्म.
बाहेर पडू दे जरा.
ह् हम्म.
एकाच हिजातन आधीत घुसले म्हणजे म आणि खरायचं नाही म्हणलं.
नि श्वाप घालायचं काय केलासा?
तिला सांगितलंय ते हो म्हणलंय तेवढं, त्याच्यावर काय चर्चा नाही.
आत्तीच्या घरला काय झालं?
आ तिच्या घरला गेलतो आज.
काय म्हटलं?
आणि नाही गेलताव, म्हणजे सकाळी फोन केलती आत्ती बोलवले ये संध्याकाळी.
हम्म हम्.
ये जरा काम आहे म्हणून बोलवले.
हम् हम् हम्.
अ गेला बसला. जरा बोलला मोठ्या आत्ती होती मोठ्या आत्ती बी बोललं.
हम्म.
मग तिथन आणि. ते पप्पांचे फाईल वगैरे होते ना ते सगळं घेतलं.
हम्!
त्यांनी काय आती साडी करायसाठी बोलावली मग साडी केले. मग आलो घरी.
तम्ही तुमचं कर्तव्य करत राहा आणि त्याने घेऊन घेऊन बसतात.
आज बोलून आलोय मी त्यांना.
काय म्हणू
त्यानी म्हंणलेल परत या, असं तसं म्हणलित काय? मी म्हटलं हा मीच यायचं नुसतं चालय तुम्ही तिथल्या तिथं येऊन येतं नाहीसं. का म्हणत? नुसतं आम्ही जायचं काय? तुम्ही यायला येत नाही काय? म्हणून विचारून आलो त्यांनाच.
हम्म काय मून विचाराची.
हम्म दादूने मोठ्याने आवाजच करून बोलले आत्ती पण, त्यात हळू जरा हळू बोल म्हण त्यात आत्ती. बोला. जोरातच बोलले आज त्यांना. इथल्या इथं बाजाराला ये त्या येत नाहीत घरला म मी म्हटलं तुम्ही येत नाही सा इथल्या इथं. ते माने आम्हाला नुस्त सारखं बोलवतयसा, तुम्ही कधी आलायसाच दिदी म्हणत्या अ कधी महिन्यात न एकदा आलायस की आता म्हणती.
महिन्यातन हाम्हीं महिन्यात न तर येतो क नई येतो क नई घरा घरला, तुम्ही येताय सांगाया म्हटलं.
हम्म.
काय बोलली नाही शांत राहिलीत.